हॅलो.
हा आवाज येतोय का ग?
हा येत आहे बोल कशी आहे?
ठीक आहे मी. तू सांग कशी आहेस?
मी पण ठीक आहे.
घरी वगैरे सगळे कसे आहेत.
नज प छान आहेत घरी पण सध्या आता सगळे मी इकडे तझ्या ताईकडे आहे. हा तर आता जीजू ऑफिसला गेलेले आहेत. आता माझी बहीण आणि तो छोटा माझा बहिणीचा मुलग आहे. डॅडी.
ओके ओके. किती वर्षच आहे तुझ्या?
तो आता पुढल्या महिन्यामध्ये दोन वर्षाचा होईल.
ओके ओके.
हा.
चांगलं आहे तुला म्हणजे एकदम करमत असेल ना तो असल्यावर म्हणजे
हो हो तो आहे म्हणून करमते. हो आता पुढल्या महिन्यामध्ये. त्याच नाव रिदान आहे पुढल्या महिन्यामध्ये आम्ही त्याचा बर्डे. करणार आहोत.
हा का कधी आहे त्याचा बड्डे?
पुढल्या महिन्यामध्ये आहे ट्वेंटी सिक्स ला.
ओके ओके.
हा.
अजून मग चालतो वगैरे का तो. हा बघू येईन मी.
चालतो बोलतो आता खूप. काय बोलतो आपण जसं तस तसं शिकतो मग तो.
अच्छा अच्छा पूर्ण क्लिअर बोलतो का म्हणजे
क्लिअर म्हणजे एकदम. क्लिअर नाही बोलत पण आता जस जसं तो ऐकतो तस तसं शिकत आहे सगळे वर्ड. म्हण तो फक्त मावशीच नाही म्हणत.
अरे अरे असं आहे का.
तुमच्याकडे कोणी छोटा मुलगा नाही आहे का.
नाही म्हणजे माझ्या ताईची मुलगी आहे रित्वी नाव आहे तिचं.
अच्छा.
ते आता पण ती नागपूरला असते सध्या.
अच्छा अच्छा येत असेल ना मधामधात भेट होत असेल.
राहते पण कसं मी पण घरी नाही राहत ना ग. मी तिकडे कॉलेजला गेलेली असते म्हणून माझी काही तेवढी भेट होत नाही.
म्हणजे जास्त टाइम स्पेंड करायला नसेल मिळत ना.
हा तिच्यासोबत जास्त टाइमच स्पेंड केलेला नाही मी.
अच्छा अच्छा किती म्हणजे कस हा. किती वर्षाची आहे ती?
ती तिला एक वर्ष व्हायचंच आहे ती आठ. आ सात आठ महिन्याची आहे.
अच्छा अच्छा हम्म हम्म. मग काय करते तुझी ताई वगैरे काय करते घरीच असते का ती.
नाही ग माझी ताई जॉबवर आहे जीजू पण जॉबवर आहेत.
अच्छा अच्छा मग ती ती छोट्या मुलीला कोण बघते घरी.
ती माझी ताई आता तिला घरी ठेवून जाते तिची आजी वगैरे आहेत. त्यांच्या घरी तिची आजी सांभाळते तिला. हा हा आहेत. आणि ती प्रायवट बँकमध्ये आहे जॉब तिची. तर ती मध्ये मध्ये येते पण तिला दूध वगैरे. पाजायला वगैरे एक दोनदा येते ती घरी.
हा हा हा, चांगलं आहे. जवळच असेल मग, घराच्या जवळ आहे का?
हा जवळ म्हणजे नागपूरमध्येच आहे, तर एकदम जवळ एकदम जवळ पण नाय म्हणता येत, पण ठीकय.
हो, पण चांगलं आहे ना, बघायला आजी वगैरे आहे, तर नाहीतर कसं मग दोघं पण जॉब वर असले तर कुठ कुठे कुठे म्हणजे लहान मुलांचे खूप हाल होतात.
हा ते तर आहेच.
आणि कसं दुसऱ्यांच्या भरोश्यावर ठेवायला थोडं, हेच वाटत ना लहान मुलांना.
आहेत तिचे आजी आहे आजोबा आहेत. तिच्या आजीची पण आई असते त्यांच्याकडे तर त्या दोघ्या पण चांगल्याने सांभळतात. हा, चांगली जॉईंट फॅमिलीच आहे त्यांची.
हां हां.
हं हम्म.
हो, कधी कधी जॉईंट फॅमिली पण असणे चांगलच आहे ना, म्हणजे कसं, बघायला हे ते सगळं, कुटुंब राहिलं की चांगलं होते.
हा, कसं आहे दोन्ही टाईपच्या फॅमिलीजचे अं म्हणजे कधी चांगलं असतं, कधी वाईट असतं, दोन्ही फॅमिलीज आपल्या गरजेनुसार नाही का
हो हो लोकं ‌ कांवर पण असते ना, म्हणजे घरचे लोकं कसे आहेत बा, त्याच्यावरून हां.
आता तर तिला खूप चांगलं झालं की, तिची जॉईंट फॅमिली आहे नंतर एक तर तिला जॉब करायला मिळाली नसती नाहीतर
हो आणि कसंय एकदा जॉब सोडलं की मग ते राहूनच जातय.
हा तेच ना.
हम्म हम्म. असं आहे.
तुझी ताई मग जॉब करते का? रिदायन ची मम्मी.
नाही ना, इकडे कसं म्हणजे तिची फॅमिली कसं म्हणजे गावाकडे आहे ना सगळी तर इकडे कोणीच नाही तिच्याकडे, म्हणजे फक्त तीच आणि जिजूच आहेत. तर मग तिला पण जॉब करायला नाही मिळत, म्हणजे आता लहान मुलाला कुठे ठेवेल ना. तर ती पण घरीच असते मग, तिला पण खूप जॉब करायची इच्छा आहे, पण आता मुलगा छोटा असल्यामुळे नाही का हा, तरी ती म्हणजे काही अशी बघत राहते फ्रीलान्सिंग वगैरे तिचं एज्युकेशन झालं आहे ना, मास्टर्स डिग्री झाली आहे तिचे ब एमकॉम मध्ये.
हा का,, मग तर तिला चांगली जॉब मिळू शकते.
हो हो, मिळू शकते ना, आता कसं, हा छोटा थोडा मोठा झाला, स्कूल वगैरेमध्ये जायला लागला, तर मग ते ट्राय करेल नाही का.
हो बरोबर आहे.
हां, तरी अशी घरून वगैरे म्हणजे ती फिलान्सिंग वगैरे बघत असते. ते.
ओके ओके ओके चांगलं आहे ना ते पण आजकाल फला्स.
आजकाल कसं त्याचाच ट्रेंड आहे आणि फ्रीिलान्सिंग मधूनच लोक खूप पै शकात. कमवता आहेत.
हा.
नायका. हा माझी जी जी डिझाइन इंजिनियर आहे तिकडे ना. मुंबईला ते डिझाईन इंजिनिअर आहेत.
ओके ओकेओ ओके.
हा.
हा हा तुझ काय म्हणते सांग?
अजून सर्व ठीक आहे. तू सांग?
हा.
तुझी मम्मी वगैरे काय करते?
माझी मम्मी तरर जशी हाऊस. आता म्हणजे दुकान आहे ना आमच्याकडे. किराणा शॉप आहे तर मम्मी पप्पाला तिथेच हेल्प. वगैरे करते.
अरे वा चांगला आहे ना म्हणजे कसं बिझनेस म्हणजे खूप जास्त. मला वाटते आजच्या काळात बिझनेसच. खूप चांगला आहे स्वतःचा बिझनेस नाही कारण नक नोकरीमध्ये कस एक स्पेसिफिक इन्कम असते आपण बिझनेस केलं तर ते. जास्त आपण त्याला एक्सपांड करू शकतो हां तेच.
बरंय.
चांगला इकडे तर खूप म्हणजे कसे इकडे मुंबईला. ना मी तर इकडले लोक म्हणजे खूप छोटे छोटे बिझनेस करतात इकडे. नाशत्याचे याचे त्याचे नाही का खूप पैसे.
हा सिटीज मध्ये तर.
हा आणि तिकडे कसं म्हणजे त्यांना जास्त टाइम पण त्याच्यामध्ये घालवावं लागत नाही सकाळी नाश्त्याची दुकान लावली की. के त्यांचे कस्टमर्स असतात त्याच्यातच खूप. पैसे आणि बाकी पूर्ण दिवसभर तर ते फ्रीच असते. तर दुसरे सुुद्धा त्यांचे कामं करू शकतात दुसरं. काही शिक्षण घेत असतील ते करतात.
बरोबर हाय.
हा इकडे खूप म्हणजे कसं. कॉलेजचे स्टुडंटस सुद्धा म्हणजे तसे काम करतात म्हणजे स्वतःचा छोटासा बिझनेस लावतात. नाश्त्याचा किंवा कशाचा नाही का आणि नंतर तर सकाळच्या टाईमला लावतात तर नंतर दुपारच्या टाईमला त्यांचे जे कामं असतील ते करतात.
हा चांगलं आहे ते म्हणजे पार्ट तेव्हा पण आपण चांगला इन्कम कमवू शकतो ना.
इन्कम करू शकतो.
आणि कसं हाय आज-काल आपल्या जॉब मध्ये पण एवढा पैसा नाही मिळत. तेेवढा त्या बिझनेस मध्ये मिळतो, छोटे छोटे का होईना
आजकाल तर खूप लोकं माहित आहे शिक्षण करून सुद्धा आपली लाखो लाखोचे पॅकेज सोडून सुद्धा अ
बिझनेस करतात, बरोबर हाय.
आणि ते पण चांगलं आहे ना, दुसऱ्यांच्या नोकरीमध्ये इत ईतका ट्रेस असतो, कधी कुठे काम करून सुद्धा त्याला हवं ते मिळत नाय, तर मग त्याच्यापेक्षा मग बिजनेस केलेला चांगलं असतय.
हम्म. ते तर आहेच.
हां.
आणि कसं को को कोणाकोणाचे असे थिंकिंगच असते ना की बा दुसऱ्यांना दुसऱ्यांकडे जॉब केल्यापेक्षा आपण आप आपलं काहीतरी सुरू करू, आपलं बिझनेसची वाढ करू.
हो ना.
चांगलं आहे ते एक. माझ्या पप्पांची तर आधी पासूनच बिझनेस आहे, ती आधी आमची ती आम्ही वर्धाला राहायचो आधी,, तिकडे आम माझ्या पप्पाची मेस होती आधी.
हां.
तो खूप चांगला चालला, तो पण बिझनेस खूप चालायचा माझ्या पप्पांचा, पण काही कारणाने मुळे ते सोडून आम्हाला गावाकडे यावं लागलं.
अच्छा, मग तिकडे सुद्धा बिझनेसच चालवला, म्हणजे त्यांना आधीपासून बिझनेस -चाच आयडिया आहे हो ना.
हां, त्यांना आयडिया वगैरे चांगलं होतं, बिजनेसच त्याच्यामुळे दुकान टाकलं.
चांगला हाय.
हां.
म्हणजे तुला आधीपासूनच म्हणजे बी ए एम एम एस च करायचं होतं का?
मला आधीपासून बीएम एस तर नव्हतं करायचं, ऍक्च्युली मी नीटची प्रिपरेशन करत होती, मला एमबीबीएस पाहिजे होतं, पण कसंय एमबीबी एस चे सीट्स एवढे कमी असतात, आणि किती सारे आपली एप्लिकेंट्स असतात ना
हो
सगळ्यांना, मला पण नाही मिळालं, मी खूप अटेम्टस दिले होते.
पटिशन खूप वाढलं आहे, आणि संख्या खूप जास्त आहे.
हां. म्हणून मग मी मला बीएम एस भेटत होता तर मी बीएम एस घेतला.
हो ते पण चांगलं आहे ना, आजकाल त्याच्यामध्ये पण खूप म्हणजे चांगली स्कोप आहे.
हो, स्कोप तर आहे आता स सगळ्याच फिल्डसला स्कोप आहे, फक्त आपण चांगलं केलं पाहिजे.
हो तेच
हां.
खूप तयारी करावी लागते ना, मेडिकल फील्ड म्हटलं की आधी नीटची प्रीपरेशन, नंतर अजून कॉलेज इतकं
हा ते तर आहेच. ेल आता किती प्रोटे प्रोटेस्ट वगैरे सुरू आहेत. अ एवढ्या फ्रॉड आहेत एक्झाम्समध्ये वगैरे. एवढी मोठी एक्झाम आहे आणि त्याच्यात प्रत्येक वर्षी फ्रॉड हो.
तेच ना एक असत तर ठीक आहे पण नेहमीच हे लोक करतात. तर मग काय करणार ना. आंदोलन तर करावच लागेल आता स्वतःच्या हक्कांसाठी लढावंच लागत. ते बरोबर आहे.
तेच ना.
हम्म.
तरी पण आपली गव्हर्नमेंट कशी एकदम डोळ्यांवर पट्टी बांधून चालेली आहे. अजिबात मुलांकडे लक्ष नाही आहे लाठी चार्ज करत आहेत.
हा.
लहान लहान मुलांना मारत आहेत.
हो आता तशी लोकांची वृत्ती असते आता. काय करणार नाही का.
तेच.
हा.
चल ठीक आहे आपण बोलू.
हो ठीक आहे ना चल‌.
हा चला बाय बाय.
बाय.